हॅलो हॅलो
हा ताई बोला
हा आवाज येतय. हा हा हा आवाज येतेय आता तुमचा
काही नाही होत. बोला
तेवढा आवाज मला चालतय काही नाही मला झाले आता मुलगा गेला बाहेर काम झालेत म्हटलं म्हणून म्हटलं कार्यावरच ॲप काम करून घ्याव
हो हो आता झाल्या ना घरच्या काम झालेत आता करून घ्या दुपारच्या वेळेस बारा एक नंतर का काम पण होतेच बाकी जेवण वगैरे झाले
तसं जाऊन झाला. हाव जेवण वगैरे झाले
हम काय म मुलाची तब्येत हाय आता चागली झाला ना काम दळण मिसून राहिली मी आता हो हो
अ अशी काम कराच लागते
हो हो काम त काम तर करावं लागल
हम त्याच्या बाबासोबत गेला तो आत्ताच सर्व ठीक आहे तुमचा तुम्ही कुठचे तुम्ही कुठचे आहेत वारखेटचे आहेत का सकाळी केलं तर मी हा संध्याळला फोन केला होता भावना तेन एक कॉल तिथं झाला हम
हो काय माझा राहायलाच ना करायचा तिला करायचं आहे मला काल केलते त्यांनी मला
हो का तुम्हाला केला होता का त्यांनी कॉल त्या म्हणी माझं झालं म्हणी सर्व
हम हम
बाकी काल काय काय बनवलत काल स्वयंपाक काय बनवलता व तुम्ही
मी काय बासूनंदी गोडमध्ये नैवेद्यसाठी आपण रोचच जेवण भाजी भातपोळी हम्म
चांगलं आहे ना मुलं किती तुम्हाला एकच आहे काय?
करते दोन्ही जन हम्
एकच एकच मुलगा आहे काय हा एकच मुलगा हाय काय? असो हा
ह
बाकी काय म्हणते बड्या पापड काय केले की नाही कुरड्या वगैरे
आ चालू आहेत ना तर गुढीपाडवा झाल्यावर करू म्हटलं पापड वगैरे टाकले काल मरण झालं होत ना मग गुढी पडल पडल्याशिवाय काही करू येत नाही ना हम आता लग्न आहे घरचं हम्म तर लग्न वगैरे असल तर लग्नाची काम लागते घरची
हो हो आता लागतातच ना
हम्म दिराचच लग्न आहे मा
हा बकी
बाकी तुम्ही काय करता तुम्ही काय करता म्हटलं हाव घे दुस काम म्हणजे हाऊस वाईफच आहे ना मग घरी कामं खूप असते ना हम्म हम्म
ह् शेत व काम करते जायाच जात स्वावी कामारी हम तर उन्हा्या आ काही मगग नाही शेती कमी झाली
हम् हो
बाकी
अन वगैरे काही नाही ना पाऊस आला ना त्याच्या आधी मग आणि मजुरी घरी होत आमच्या गावचे मजूर घरी होता पाऊस आला तर सोयाबीन सोगून वगैरे काय हरभरा हरभरा सगून
हा ह. हॅलो. उन्ह पडून राहीले का तिकडे.